हॅलो हॅलो
हा आवाज येतो माझा
हा येतोय येतोय येतोय काय म्हणत्यात ताई काय चाललं तुमचं
काही नाही तेच मुुलांच्या शाळेतून आलो आता आषाडी एकादशी आहे ना उद्या
हो हो हो हं मी पण अं हो.. मुलांचं नाही का, आषाढी एकादशी निमित्त. म म ल. मी पण एक असं फराळाचं करायचं ठरवलं आषाढ एका निमित्त.
हा.
म्हटलं आता साबुदाणे वडे खूपच आवडतात मुलांना. लहान मुलांना सर्वांनाच आवडतात.
हा
तर मी म्हंटलं शाबुदाने वडेच करू द्या.
हम्
मग गं म्हटलं रात्री साबुदाणा भिजत टाकू. सकाळी मग अं बटाटे वगैरे उकडून. शेंगदाण्याच कूट करून, मग कर ता येल म्हटलं सकाळी.
हा.
असं ह हां.
मग त्या वड्यांन बरोबर थोडस. ते आपण जसे साबुदानाला वडे करतो त्याचे थोडेसे असे रोल स्प्रिंग रोल असतात ना. तसे जरी केले ना, म्हणजे ते तळले तर ते मुलांना जरंसं ऍक्टिव्ह वाटतं ना.
हो बघून ये ना ते परत अजून त्यांना खावस वाटेल ते. तर छान आयडी आहे. हा आयडिया पण दिली तुम्ही.
हा स्टिक सारखं असतं ना ते, मग ते स्टिक ते तसं केलं तर ते मुलांना आणखीन छान वाटेल ना.
हो. आणि गोड, आंबट चटणी पण अं, करते मी त्याच्याबरोबर म्हणजे दही वगैरे घालून. शेंगदाणे घेते परत त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथंबीर थोडं दही टाकते. थोडं लिंबू टाकते, परत साखर, मीठ असं सगळं वाटून घेते, आणि तेल टाकते म, म त्याच्यामध्ये जिरे परत कडिपत्ता.
हा. ते कस थोडस आपण म्हणतो ना. भाग बदलला की थोडस पद्धत ती, बदलतात. आता काही ठिकाणी म्हणजे आता आमच्या इकड भागाला ते जिरे म्हणा, कोथंबीर म्हणा ते
किंवा कडीपत्ता, हे उपवासाला खात नाहीत. म्हणजे थोडस कसं आप पण थोडा किलोमीटर वर अंतर बदल की माणूस म्हणत ना, कि पद्धतीन बदलतात.
हो, हो, हो, हो.
पण आपण तसं बघितलं तर हॉटेलमध्ये वगैरे जर कधी आपण उपवासच त खाल्ल. तर त्या मध्ये वस्तू असतातच.
हो तेच तर मग. कसं हो मनाचा भाव पाहिजे. गर्व हाय किणी असं.
हा, तशी हे उपवास म्हणजे काय थोडस पो त्याला विश्रांती मिळावी ह्या दृष्टीनच केलेला असतो. आता ते हेल काय होतय. त्येच्या निमित्त आपलं वेगळं खाणं पण होतंय सगळं. वेगळं पदार्थ.
हो ते तर हायच, मग फळ राजगिऱ्याचे लाडू आणतो, परत खजूर असते. खजूर पण पौष्टिक असते ना, पोरांच्याला. पोरांना पण दिलेली पोषण, आणि त्याच्यान रक्त पण वाढत. त. अस, आणि ते आता बाजारामध्ये बघा. बाजारामध्ये ती अ, ओली खजूर आलेली. ती पण खूप छान लागते, अस्स हे कीनी. तर, असं चांगल.
हा, चांगले -चांगले पदार्थ खाल्ले. त्या दिवसामध्ये तर ते पौष्टिक, शरीरासाठी पण चांगलं हाय ना.
हो तेच तर, असं. अजून तुम्ही काय करता विशेष?
विशेष असं काही नाही, म्हणजे थोड कसं राजगिराचे लाडू करत.
आम्ही हम्म, हम्ममं
हा आणि खिचडी असतेच, वडे असतात मजे उद्या जितके पदार्थ करून असं वाटतय एक वेळेस स्व, स्वयंपाक केलेला बरा. पण हे उपवासाचे दिवस मजे कस आता त्यांना मुलांना, त्यांना भूक निभावी यासाठी आपण पदार्थ करतोय ना.
हा, ताई मी तुम्हाना, थोड्या वेळाने करू का फोन?
हा चालेल.
हा चालेल ठेवते हा.